पुरन हॅलो.
हॅलो काय करतेस?
काही नाही. दिदी बसले मी.
ऐक ना मला ना, थोडी संध्याकाळच्या वेळी हलकी फुलकी भूक लागते. त्यासाठी मी ना म्हणजे लईदा सर्च केलं असं कि, सोपी रेसिपी वगैरे क्रिस्पी टाईप म मला त्यामध्ये सँडविच असं कळालं मग मला सँडविच बघा अ म्हणजे बनवायचं आहे. पण थोडं ते युट्यूबला थोड टफ येतयं मला इझी मध्ये तु सांगशील का?
हो सांगते की, तर बघा सँडविचमध्ये तर फस्ट तुम्हाला हो सांगते. तर बघा सँडविचमध्ये फस्ट तर पाव येते ना आपल्याला. ते स्या अ पाव पाहिजे आपल्याला हा आता ते जे आजची फिलिंग कसं बनवायची बघा फर्स्ट तुम्हाला बटेटो लागणार. इन्ग्रेडियंटमध्ये ते बॉटला समथिंग आ त्यात तुम्ही किती जण आहे चार जण असले तर पाच पटेटो घ्या आणि त्याला बॉईल करायला ठेवा आणि बॉ तेला फर्स्ट अ फॉल तर वॉश म ना मधीच अं मधीच म्हटलं कट लावा.. आणि कुकरमध्ये सिट.. द्या द्या तुमला
ओके, किती सीट.. त्या द्यायच्या..
तुम्ही आता बघा अगर पा.. जास्त कॉन्टॅटी असली पोटॅटोची तर पाच सिट्टी द्या, आणि जर पाच, तीन, बॉटेट तो असले.. तर तुम्ही नुसतं चार शिट्ट.. ते द्या ते चार सिटी दोन आता तेला हाय ना आपल्याला अं.. चार सिट्टी झाली की, आपल्याला तिला भाजी बनवायची पोटॅटोची कसं.... आता बघा, सँडविच दोन टाईपचे असते एक व्हेजिटेबल सँडविच असते आणि एक हे असते.. पोटॅटोचं.. तर मी दोन्हीही तुम्हाला सांगणार ठीक आहे.. तर आता तुम्ही ते.. पोटॅटोचं अं आता सब्जी बनवायची, पहिलं तर तुम्ही पॅन घ्या ओके.. आणि त्याच्यामध्ये ऑइल पण टाशु शक.. टाकू शकताय बटर पण टाकू शकताय ठीक आहे.. तर बटर टाका नंतर त्याच्यामध्ये जिरा, जिरा आणि राई टाका आणि... नंतर ते तटरली अं. ते अस ना... ते झालं की तुम्ही तडतडते बरोबर त्याच्या नंतर..... तुम्ही कडीपती टाका पत्ता.. कडीपत्ता टाकून है ना ते आलू.. जे अं.. पोटॅटो असते त्याचे वरचे अ ते साल असते ते काढून त्याला मॅश.. करून ते अ ते पॅन मध्ये टाकून मिक्स करा बरोबर आता त्याच्यामध्ये मसाले.. कुठले कुठले पाहिजे तर मसालामध्ये फर्स्ट ऑफ ऑल त तुम्ही मीठ टाका आणि जराशीच शक्कर साख साख नंतर लाल मिरचीचं पावडर नंतर हद आणि गरम मसाला आणि किचन किंग मसाला
ओके
हा मसाला आपल्याला पाहिजेच त्याच्यामध्ये आणि ते मसाला टाकून त्याला एकदम प्रॉपर मिक्स करा बरोबर म्स करून नंतर काय करा आता आपलं ब्रेड घ्या त्याच्यामध्ये सॉस लावा
हा म्हणजे टोमॅटो सॉस
हा टॅमॅटो कॅचअप सॉस येते ना ते सोसला त्याच्यामध्ये ते बटॅटोचे जे तुम्ही फिरिंग ी रेडी केलाय तेला ते लालावा ते लाव सेकंड ब्रेड मध्ये आहे ना तुम्ही ग्रीन चटणी पण लावू शकताय नाही तर तुम्ही बटर पण लावू शकता कत्ता
ओके
सा हग आप बब सडविच झा आ त्याला तुम्ही वरती बटर लावून फ्राय पण करू शकता
हां
बरोबर आता तुम्हाला त्याच्यामध्येधच क्रिस्पी बनवायच आहे. तर काय करा आता तुम्ही ते सँडविच बनवली बरोबर. साईड साईडचे ते जे हार्ड असते ना ब्राऊन कलरचं सँडवि ते ब्रेडमध्ये तेल तुम्ही कट करा कट. करून काय करा. जरासा पाणी मध ना जरासच डडीप करा नाहीतर स्प्रे करा पाणीच वरती ते सँडविचवर स्प्रे करून त्याला एक तम गोल शेप द्या. बरोबर. आता ते गोल शेप झाल्यानंतर तर आहे ना आजची फिलिंग असणार तसच असणार ते. बरोबर नर ब्रेड. क्रमस ते मा त्या बाहेर
हो हो
त्याच्यामध्ये डीप करा डडीप करून डायरेक्ट फ्राय करा तर ती क्रिस्पी एक स्नॅक्स रेडी होणार.
हो. ओ म्हणजे ह मजेदार आहे एकापसून खूप छान हा.
एक सँडविच पण झाली एक क्रिस्पी स्नॅक्स पण झाले.
हा म्हणजे बॉल सारखे
हां बॉल सारखे मग आता ते तुम्ही कॅचअप सॉस बरोबर पण खाऊ शकताय लाल ते चटणी असते ना ग्रीन चटणी आणि लाल चटणी त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता.
ओके.
आणि दुसरं वहेजिटेबल्स हेल्दी हेल्दी सँडविच आता हेल्दी सँडविचसाठीठी काय करा तुम्ही फर्स्टला तर ते ब्रेड असते ना त्याला मन मन माहिित आहे ना तुम्हाला
हो हो माहिचे कनय्या हा कृष्णाला हा
होय ते माखण लावून ते ब्रेडला तुम्ही फ्राय करून घ्या. गोल्डन आणि त्याच्यामध्ये आ. आता व्हेजिटेबल्स कुठले पाहिजे तर बघा व्हेजिटेबल्समध्येध्ये टॅमॅटो लावू शकताय टॅमॅट टो कांदा आणि अगर पटॅटो पाहिजे तर. ठीक आहे, नाही तर ऑप्शन हाय ते तुमचं ओके. अगर पोटट तुम्ही ते अ लावू शकताय तर पोटेटोला काय करा अ जे पूर्ण बॉईल केलेलं आहे ना. त्याला मॅश करू नका का तसच तेला नुसतं प्रेस करून हाय ना फ्राय करा. फुल ऑइलमध्यी फ्राय करून आता बर्गरमध्ये कस ते टिक्की असते आलू टिक्की तस ते टिक्की पण बनवू शकताय. ते आणि नंत तर अ कुबी
ओके.
टाकून नंतर ते ब्रेड वरती सॉस आणि मीठ टाकून झाला ते हल्दी साईड बरोबर हेल्थ ते सँड्विच
आता मला तू दोन प्रकारचे हा.
हां बोला ना.
हा मला तू दोन प्रकारचे सँडविच सांगितले यातले म्हणजे सगळ्यात हेल्दी ते व्हेजिटेबल्स असतात ते. ते वेट लॉस साठी देखील चालतात.
चालतय हे कोणी पण आता डायटिंग तेन करत असले की तुम्ही हे देऊ शकताय.
ओके, म्हणजे टेस्टी पण जिभेचे चोचले पण पुरवतात आणि
होय हेल्दी पण जातय हां हे तीन प्रकार होते ते बनवायचे.
ओके. आ मला तुम्ही ग्रीन चटणी बोललात ना मला त्याची रेसिपी म्हणजे सांगू शकताय जी खाऊ शकतो आपण हेच्यासोबत. हा.
ठीक आहे मी ग्रीन चटणी सांगते तर ब ग्रीन चटणी हाय ना तुम्ही आता मी हेल्दी जे सांगितलं सडविच. तेझ्या बरोबर पण खाऊ शकताय, कारण की ते चटणीमध्ये तेवढं काय नई हाय की वेट अस गेन होणार आपल आता ग्रीन चटणीमध्ये काय असतय फर्स्ट ऑफ ऑल तर तर मिरची घ्या. मिर्ची. आणि अ पुदिनाने पुदिनाचे पण करू शकता नाही तर तुम्ही ते घ्या कोथमीरी.
हा कोथिंबीर.
कोथिंमीर आणि मिरची आणि आलं, लसूण टाका बरोबर. आता त्याच्यामध्ये मीठ ते टाका आणि जीरा टाका. आणि बरोबर. आणि तेजामध्ये गरम मसाला आपण टाकू शकतायं. तिला आता हां त्याच्यामध्ये आहे ना, आता काय करा ग्रीन चटणी जास्त तर काय होते काळं होते नंतर बरोबर. ते आता ग्रँड करताना तेच मधी हाय ना अ यातर तुम्ही आईस टाकू शकताय या तर दही टाकू शकताय. बरोबर, आईस टाकू नं तर ग्राईंड करा तरी पण ते अ ग्रीनच राहनार काळ होणार नाही आणि जर तुम्ही दही पण टाकलंणा टेस्ट पण छान येणार आणि ते काळं पण होणार नाही. मग तसच ते ग्राइंड करून हाय ना तुम्ही ते सगळ बरोबर खाऊ शकता. कुठले पण हे सँडविच नाही दुसरी पण कुठले पण जे स्नॅक्स तेन बनवलायं ना त्याच्यामध्ये चालते हे ग्रीन चटणी. ली छान असते. आता डायटिंगमध्ये कोनी तर सांगतेत मीठ चालत नाही बरोबर. नमक, तर तुम्ही काळं मेठ अ ते काळं मीठ येते माहित हाय.
हो तेच. सेंदा नमक म्हणतात.
हा ते काळ मीठ पण तुम्ही टाकू शकताय. मग ते हेल्दी झाली चटणी.
ओके आणि एक विचारायचाय? म्हणजे जे आपण नॉर्मल मीठ यूज करू शकत नाही आपण डाए टिंगसाठी.
हा. ह परत एकदा बोला दिदी.
जे आपण नॉर्मल मीट यूज करतो ना. ते यूज करू शकत नाही आपण हेल्दी म्हणजे हेल्दी आपण ते जे व्हिट अ व्हेजिटेबल्स पासून बनवणार होतो ना सँडविच त्यासाठी नॉर्मल आपण केवढं मीठ यूज करणार आहे, म्हणजे चवीनुसार फक्त चालत नाही.
न बघा अगर तुम्ही प्रॉपर डाईटमध्ये आहे. स्ट्रिक्ट डाईटमधी तर ते चालत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काळं नमक या फिर बाहेर ते डायटिंगचे एक नमक येते माहितीय
हा
ते पण तुम्ही टाकू शकताय. कारण की आता आपले जे नमक नॉर्मल असते. त्याच्यामध्ये आता काय माहिते कुणाच तर शरीर नमक पण वाढते. जास्त
हो
हना. पणून प मन रायटिंग एक मग पण येते ते पण टाकू शक नाही नसल तर तुम्ही ते का ते बेस्ट
ओके चाले खूप छान म्हणजे सांगितलंस तू सँडविचच म्हणज ट्राय करे नाही खूप छान म्हणजे छान वाटली मला जी सेकंड वाली होती ना ते बॉल्स पण छान होते हो बॉ पण छान होते पण मी ते व्हेजिटेब हेल्थ ती बन हा हेल्दी बनवू नककी
हा ओके एकदा तुम्ही ट्राय करून बघा
ओके तल थँक यू
ओके दिी वेलकम ठेव
हा हा ठीक
हा मु गलेलीसाठी
हा